हॅलो.
हां बोला की
अगं ते हे झालं बघ
झुरळ पडलंय बरं मग सहा करा म्हणस मग ते मी बघितलं अ एका म्हणजे
हां
अ तीस कॉल करायचा आहेत ना मग एका व्यक्ला सहा कॉल करायचा आहेत ते
होय का ते मला कसं वाटलेलं माहिितय का कि आपण आपल्या जेवढे म्हणजे एवढे कॉन्टे नसत नाही त्याच्यामुळे त्यांनी आप स दि असते की एका व्यक्तीला तुम्ही पाच किंवा सहा कॉल करू शकताय पण कराच असं काय नाही म्हणजे तेवढंच करा असं पण नाही किती पण केले तर चालत असं वाटलेलं
हा ह नाही पाच करायचं असं मला वाटलं होतं पण पीटी मग सर्च के सहा कॉलेज
रिपेटी कर
हम्म जेवण तेण झालं
होय जेवायचं आहे अजून पण स्वयपाक झालाय बसलीच टी व्ही बघत म्हणताना आज अ सोयाबीनची भाजी आणि डाळ टोमॅटोची आमटी केल्याव
दोन दोन करा लागतंय
हम्म सकाळ पण संध्याकाळ पण
हा हा आमच्यात नाही आमच्यात एक आसंल तरी बासय दूध दही ताक अस
हा ते चालते नाही हा मग तस पण असतंय ना माझ्याकडं
हा मग मी एकच करते सकाळी कधी तरच दोन करते नाही तर सकाळी पण एक एकच करत्या आणि संध्याकाळी पण एकच करत्या एकच करत्या असं लई पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं रबरबीत करत्या
उम्म ब
म्हणजे चपाती भाकरी सोबत पण खायला येईल हां आणि भाता सोबत पण खायला येईल असं रबरबीत नसतय का आपली ग्रेव्ही टाईप भाजी तिन मी तसं पातळमध्ये कर ते काही पण काही केलं तरी डाळ कांदा असुदे अ सुकं पातळ काही तर डाळ टोमॅटोची आम त्यास तरी पण घट्टच करत्या हुलग्याची आमटी केली ते हा तसंच करतय घट्ट मग
हुलगं कसलं?
हुलग काळा हुलगा माहित नाही काय?
घेवडा असतोय वाटतं घे
हा तिकडं तुमच्या इकडं घेवडा म्हणत्यात आमच्या इकडं हुलगा म्हणत्यात त्याला काळा हुलगा काळ्या कलरच असतय माहिती का बी ते शिजवून घेऊन त्याला फोडणी देतेत हां फुलं नाही नाही घेवढा हिरवा असतुय
अग काळे बी असती किया
हम त्याला तुमच्या तिकडं घेवडा कोल्हापूर साईडला त्याला घेवडाच म्हणत्यात आमच्या इकडं हुलगा म्हणत्यात त्याला
असंय का
हम्म हम्म ते मग शेतात लावलं होतं ना झालत ह्यावेळी भरपूर जरा खाय पडतं मग ते नंतर आणून ते उफनून ते आप काय ते बडवून त्याचं बी काढून उन्हाला लावलं होत नंतर ते भाजून त्याची डाळ करून ठेवल्या भरडून अन त्या डाळीची आमटी केलती सकाळी. फक्त त्याला काय नाही फक्त शिजून घ्यायचं आणि त्याला लसून जिरं मोहरी आणि कडीपत्ता झालं कि बासय आमटी लई छान होतिया तेजी. आणि आता काय म् हा हा राजमा सारख. आणि आता काय मटकीच्या डाळीच्या आमटी केल्या.
बस.
मटकिची डाळं जरा भिजत घातली होती कांदा हां तुम्ही कसं करताय मटकीच्या डाळीचं? अहो त्याज छान होत्या उसळ तेन हाय ना मुलांच्या डब्याला जसं आपण मुगाची उसळ करते ना मुग डाळीचे डायरेक्ट फोडणी देऊन.
हा हा
तशी ती शिजवून म्हणजे डायरेक्ट फोडणी द्यायची कांदा घालून छान होतय सुकी पण सुकं पण छान होतय. मी जरा कूट घालून तेन असं जरा पातळच करतेया कांदा बक्कळ घालून. हम्म छान होतय.
मी नाही आता नाही कधी मटकीची डाळ बघ तच आहे येवला मला ते एक आणून बघ हा आणि मला ते हे एक हा करून बघायचं आमच्याकडं ते ल मिळत एक नाही जास्ती. काय म्हणत्यात त्याला काळा वटाणा
काळा वटाणा
हा.
तेचं काय
त्याची पण उसळ असते. असं ग्रेव सारखंच करायचं वाट कण घालून पण काळा वटना असतोय आणि त्या लय भारी लागतोय पांढरा वाटाण्यापेक्षा आमच्याड पण पांढराच माहतोय काळा को्चितच.
हा हा आमच्या शाळेत पण पांढराच वाटाण आहे. कसं करताय पांढऱ्या वटाण्याच
पण उसळ चांगली होतीया. त्याला पण वाटण करूनच् की कांदा तो पाल भाजून मग खोबऱ्या लसणाचं वाटण कर ते जिर कोथिंबीर ते घालून आणि तिखट घालून फोडणीला घालून त्याच ग्रेव्ही सारख त्यज छान होत
म्हणजे पहिला शिजवून घ्यायचा नंतर त्याला ग्रेव्ही टाईप फोडणी द्यायची.
हा ते पण मी कुठतर हॉटेलमध्येच खाल्लेल कळ्या वाटाण्याची उसळं. अशी सिंपल वालीच केलेली पण चव लागालते म तेव्हापासण मी वटण हुडकायलोय वटण
मी कस करत्या शिजवून घेत्या आणि त्याला फक्त कांदा टोमॅटो असं बक्कळ शेतोय एक हा एक दोन टोमॅटो एक दोन कांदे अस बारीक चिरून फोडणी देतोय. मग तेजी उसळ करतोय पातळ नाही शक्यतो करत रबरबीत असं काय उसळच करतोय. म्हणजे गरम गरम चपाती सोबत तेन छान लागतय कोथिंबीर व न कोथिंबीर असली की सगळ्या पदार्थाला छान वाटतय. आमच्याइथ कोथिंबरीज मिळत नाही मळ्यात आल्यावरच आता शेतात लावल्यावरच मग ताजी ताजी
लावायची आपल्यापूर्ती मग
होय लावतोय आम्ही
आमच्याकड मिळते.
बाजार कस जवळ नाई ना त्यामुळ प्रॉब्लेम येतोय. बाजार जवळ असता का कधी पण आता कालच बाजार झाला मंगळवारी कालच झाला. कोणी सुद्धा नवत म्हणजे त्या टाइमाला कोण नसतेच ट्रॅक्टर गेले ते मामा मळ्यात दादा ऑफिसला. कोणासोबत जायचं बाजारला. आणि असं गाड्या पण नाही तिकडं आमच्या गावाला.
हा त्यास आहे प्रॉब्लेम.
हा म्हणजे गाव आमचं एका कडला राहतेय ना हायवे एका कडेला आहे आणि आमचं गाव एका कडला आहे. त्यामुळे गाड्यात जातच नाही शक्यतो आपल्या आपल्या गाडीवरून जायला लागते.
म सासूबाई काय करतात.
हम् चाल जायला लागतं ना मग. चार पाच किलोमीटर आहे मग दुसऱ्यांच्या गाडीयावर बसायला नको वाटतेय.
म आठवड्यांच्या बाजारचा बोंबच हाय.
होय आ. त नाहीच आता शाळेचे डब्ब चालू झाले होय होय नाही एखादा आठवडा चक ते मग एखाद आठवडा आणतोय नंतर काय रानात शेतातलं माळव. चालू झालं की काय मग वाटत नाही.
हा म्हणजे मग फक्त कडदाने आणले तरी चालतेय.
चालते मग आता कडधान्य की डाळीच भरपूर म्हणजे अर्धा अर्धा किलो सगळ्या डाळी भरल्यात. डाळींच सध्या तर डाळींचच चालूय ही डाळ ती डाळ असंच चालूय हाय.
वठ ना.
हा वटाणा मटकी मसूर आणि छोले ते भिजवत येत घरात. आणि ते हा. मग दुसऱ्या दिवशी फडक्यात बांधून मग एक पाच सहा तज त्याला मोड आणून ते करतो एक दोन दिवस.
बरं हा.
आणि नंत
मोड आलेलं चांगलं असत.
चांगलं असतेय.
हो मोडा आणून करायचं बर.
ज शेंग रानात शेवग्यात झाल्या ते ज शेवग्याची शेंग कधीतर असते ताजी ताजी. ते करतोय होय तुम्ही सांगितलं. ते केलतं छान झाल कांदा घा हा तशीच गेल तुम्ही पहिल्यांदा आमटी खाल्ली असल कधी मी एवढी खात नाही.
हो छान होत्या म्हणजे पूर्ण त्याच्यात हे. तर ते ना बरोबर सगळं शिजते असं वेगळं वेगळं शिजवून घेतलं नाही. चौव सुधा हे विस्कटल्या वाणी होत्या होत्या.
मग तुम्ही डाळ टोमॅटोच्या आमटीतेन करताना कसं करताय.
डाळ. अ एक वाटी डाळ असले तर दोन टोमॅटे घेतोय. दोन मोठे टोमॅटो घ्यायचा आणि बारीक. चिरून डाळीसोबतच शिजवून घ्यायस कुकरला डाळ धवून टोमॅटो बारीक चिरून. एकत्र शिजवून घ्यायचं त्यात एक मिरची हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. एकच टाकायची नंतर आपण लाल तिखट घालायचं हा एकच मिरची टाकायची फक्त.
हा.
चवी पुुरते नंतर आपण फोडणीत घालणार तिकड घालतोयच की.
होय होय.
ते शिजवून घ्यायचं घरगरीत गीर शिजायला पाहि डाळ. आणि डाळ घेताना पण शक्य तुम्ही मुगळ डाळ आणि तुरी डाळ मिक्स करून घेत. ते दोन वरण केलं तर पण आणि आमटी केली तर पण. काय का माहितीये का पीत होतेया.
तेन आणि नुसतं मुगाच्या डाळीच पण करून बघा तुम्ही. वरण मुगाच्या डाळीचं नुसतंही भारी होतं
खुश लगते हो डिलिव्हर झाल्यावर मुगाचेच वरण लागते खायला.
ते मी तेव्हा तुरीच खाल्लं, मुगाच खाल्लं. होय होय आम्ही तेच, करतो की आम्ही आहे ना टोमॅटो डाळीची आमटी गेली ना मी मग टोमॅटो घालत नाही त्यात फक्त डाळ शिजून घेतेतोय आणि वरं टोमॅटो घल ते मग त्यात एका एका पात्रीलात वरण करायचं. थोडं निम्म आणि एका पातेल्यात आमटी करायची निम्मी असं करतोय.
हा म्हणजे बारक्याला पण होते ना तुझ्या.
बारक्याला पण होतय मग जर त्या डाळ. आमच्याथ नाडाळ टोमॅटोच्या आमटी कोणाला शक्यतो जास्त आवडत नाही.
आमच्यात चालत्या आवडत्या.
हा आवडत नाही कधी तर चांगली झाली तर ते खातेत म नाही तरर नाही शक्यत
मग डाळीच्या उसळीच फक्त करताय.
हम्म, उसळ डाळकदा.
बर डाळ कांदा मूरच्या खायचं तुर कुठल्या पण डाळीचं.
तोय मसूरच्या डाळीच करतोय. आणि मसूरची पिवळी डाळ असत बघा. तेच एक करतोय तीन डळीं करतोय.
नाही टेस्टी असत्या.
थांबा तुम्हाला फोटो मेन पाठवतो. आपली उडदाची डाळ ओडीद म्हणतो आपली ह जी डाळ असते ना? अ...
मुगाच.
नाही नाही तुरीची आहे तशीच असते्या खरं चपटी असते्या डाळ. त्याला पिवळी मस्त हा पिवळी. पापडी डाळ पण म्हणतात, नाहीतर पिवळी मसूर डाळ पण म्हणतात त्याला ह महागाय होय तीस रुपये पावशर आहे बघा. तीस रुपये कालच आमच्या काकीने रविवारी बाजारातून घेतलं तीस रुपये पावशर आणि आम्ही बाजारात भरताना अर्धा किलो भरले त्यातनं पंचेचाळीस रुपयेला अर्धा किलो पडल ते,
मग ते बर कि,
होय होय आणि त्याचं कालवण पण छान होते आवं. होय होय म्हणजे दुकानातनच घेतल्या ती पण आम्ही बाजार भरताना होलसेल मो तर किराणा किराणा दुकान असते ना त्यातनं भरतो एकदम, मग एक दोन एक दोन रुपये फरक पडते ना हा.
हा हा हा हा.
बाजार भर भरपूर अस, हा.